हॅल! हा
काय करत आहे?
काही नाही, हॅलो! हा येतय आता? आवाज बोल.
ह! काही नाही असाच केला फोन. खूप दिवसानी आठवण आली म्हटलं! लावा कॉल.
हो तेच म्हटलं. खूप दिवसांना आठवण आली.
हम्म! मग कुठे गेल ते फिरायला? फोटो पाहिले मी स्टेटसला. स्टेटसला इथ. हे फोटो टाकत असतत्या काहीच्या काही.
अरे जळवाव म्हटलं लोकांला.
मग जळ मग तेच म्हटल. इतकी चांगली फोटो माझ्या मैत्रीणी ची म्हटल. कॉल येऊ राहिले म्ह म्हणे की, इतका चांगला शूट केला म्हणे, त्यांच्या वहि म्हटल हो म्हटल. आताच गेली होती म्हटल, याला पुण्याला.
हम्म मुंबईला गेलो होतो. तिकडून मग अ तिथे मावशीच्या मुलाचा बर्थडे होता. तर रिसॉर्ट मध्ये गेलो होतो.
कसं होत रिसॉर्ट?
मस्त होत एकदम! म्हणजे, अस स्विमिंग टँक वगैरे त्यांनी आम्ही जाय च्या आधी पूर्ण ते क्लीन करून ठेवल होत. आधी आधीचे जे ना त्यांच झाल की ते क्लीन करून ठेवतात पूर्ण. स्विमिंग टँकचं पाणी वगैरे सगळ. सगळ क्लिअनिंग वगै वगैरे स्व्छता खूप छान होती. असा मोठा बंगलो,
तर त्याच्यामध्ये मस्त ब्ल्यू पाणी त्याच्यात लाईट इतकं मस्त. इतक मस्त वाटत होत ते मस्त वा! बाप रे! नाईट मध्ये कसल भारी दिसते पण.
हो नाईट चा तो पूर्ण जो बंगला होता ना, तो बंगलाच त्यांनीआम्हा दिला होता पूर्ण ह त्याच आजुबाजु‌ बाजूच पूर्ण तिथे बॅडमिंटनच एक स बोर्ड होत‌. नंतर क्रिकेटच स्ट स्टेडियम होत असच. त्या याच्या समोरच बंगल्यासमोर आणि स्विमिंग टॅक होत तर रात्री इतकं छान म्हणजे ते पूर्ण. बाहेरच वातावरण गार्डन तिथे लायटिंग वगैरे, लाईट लावलेले
हम्म हम्म बर त तुम्ही किती जण होते तिथं मग सोबत.
आम्ही होतो अठरा जण होतो सगळे लेकरं वगैरे सगळे पकडून
हम्म हम्म खूप जण होते पण अठरा म्हटल्यावर
हम घरचेच होते सगळे दुसरं बाहेरचं कोणीच नव्ह त बस एक आमची फॅमिली होती. हा. आणि त्यातल दोन रूम त रिकाम्या च होत्या म्हणजे आमचे एवढे लोकच नव्ह तेन ते रिसॉर्ट मध्ये होत्या आठ रूम होत्या. त्या-त्या त्या बंगलात. मग बाकीचा खर्च वाढत कोणते हो. हो ते तिथे होते ह ते तर पहिले. ते तर पहिले त्यांच्यास्त घरच होत ते
हो का त्याच्या प त्यांची मुलगी होती का ती
त्यांची त्यांचा जो मुलगा आहे ना मुलाच्या मुल ती मुलाचा बड्डे होता त्यांच्या, मलचा मुलाचा..
अच्छा त्यांचा मु त्यांचा मुलगा आहे का ते दिसतात. ते असे ते हिरो सारख
बारीक एकदम नाही ते ते तर त्यांच्या मुलीचा नवरा आहे.
त्यांच्या मुलीचा नवरा अच्छा हा. हा. हा. अच्छा
आणि एक बारीक, बारीक आहे ते आहे त्यांचा मुलगा. त्याच्या मुलाचा होता बड्डे दहावा बड्डे होता.
दहावा बड्डे मस्त पण हम्म. हम्म मोठा केेला पण मस्त रिझॉर्ट वगैरे हम्म.
पण छान आणला होता पूर्ण याची थीम होती अ छोट्या भीम छोट्या भीमची
ह
हम्म.
मस्त होत मन तिथं डान्स वगैरे काही केलात की नाही मन
हो डान्स म्हणजे रात्री पार्टी वगैरे चाल अल्ली मंग थोडा डान्स. गेम्स वगैरे बड्डे च्या दिवशीच
हो का काही ॲकर वगैरे होता का तिथं
नाही ते तस नव्हतं तो बड्डे आधी जो झाला. त्यांच्या मुलीचे, मुलीच्या, मुलाचा झाला ना, तो त्यात सगळे लोक दोनशे लोक बोलवले होते नंतर मोठा हॉल बुक केला होता. त्यात होत ते ॲकरिंग वगैरे गेम्स त्या त्या हॉलकडून ह. हा हा तेव्हा ते ऑफिसचे लोक वगैरे तो हॉलच्याचा होता ना, त्यांनीच. त्याचा ॲकर दिला होता अन त्याचा सगळ सामान मॅजिक शो वैग बर टॅटूच एक होत सगळे, सगळे ते त्यांचं ते तेच, तेच अ अरेंजज करतात सगळे.
हा म्हणजे एकदा बुक केलं की सर्व तेच
झाल सर्व तेच करतात बड्डे पार्टी म्हटलं की बस ते आपल्याला सांगतात असं असं राहील तुमच व्हिडिओज दाखवतात आधीचे जे झालेले आहेत. ते अन. बस मग ते तस करतात त्यातलं जर आपल्याला काही कॅन्सल करायचं असल समजा आपल्या तूच कॅन्सल करायचं अस तेवढे पैसे कमी होऊन जातात.
हम्म हम्म. चांगलं आहे पण नाही ना म्हणजे जास्त काही टेन्शन नाही काही नाही. हम्म तेच कालम. ह पैसे तर लागतेच ना मोठा करायचा म्ह ल पहिलीच ठरवा
हो तशी दोघांची इन्कम आहे चांगली.
हम्म हम्म.
रिसॉर्टचे कमी लागले त्याच्यापेक्षा
हा हा हो का.
हा ती म कमी बजेट मध्ये म का जात लोकांशी घेण देण नाही म्हणे त्याची आई म्हणे मला म्हणे फक्त आपल्या लोकांनी एन्जॉय केला बस म्हणजे आपण आपला आईतला बडडे आहे आपण एन्जॉय कराय बस लोकांच काही नाही क लोकांना बोलवा त्यांच्या हे करा मग तिन कोणालाच नाही बो बोलवलं घरचेच फक्त एक गाडी केली ट्रॅवल ट्रॅव्हल्स ती याची सतरा सीटच बस चार तास लागली मुंबई वरून अलिबाग.
कधी चार तास लागले का. अवं आमचा प्लॅन चालू होता हे याचा. दमन दमन नाही दमन.
हा दमन हो.
तिथं जायचा प्लॅन चालू होता शिवानीचा फोन आला तिच्या नवऱ्याचा किंवा दम बघाच का तुम्हील का आम्हालान जात ताना जळगाव लागते म्ह आम्ही तुम्हाला पिकअप करून आपण जाऊ म्हणे. तर मग हा. मग म्हटलं पावसाचं पहा म्हटलं वातावरण कसं आहे तर कारण तब्येत पण थोडी व्यवस्थित पाहिजे ना आपल्या तिकड जायला. एक पावसामुळ तिकड कस दगड गिगड कोसळयची म्हणजे घाटघिट असतात ना शक्यता आहे हा त्यामुळ मग म्हटलं जरा
आता सध्या वॉटर ऍक्टिव्हटीज तर बंदच केलेल्या आहेत त्यांनी
हो का हो हो पहिले गोवा ठरला होता पहिले गोवा ठरला मग नर मग तिथं काय झालं तिथे वॉटर ऍक्टिव्हटी बंद झाल्या मग ते झालं कॅन्सल हम्म मग ते क्रुज वगैरे काहीच नाही म्हटलं मी त्यांना म्हटलं होत आमच ठरत होत म्हटलं गोवाचं क्रुज चं पहायचं म्हटलं कस कसं करावं काय करावं अ पण ते सग त्यांनी पाहायला सगळं कि ते मग म्ह की बंद आहे म्हणे
नाही कोकण मध्ये पण बंद आहे सगळ.
हम्म एक तर माहिती का त्यांना मला अजून एक स्पॉट दाखवला नाशिक जवळ काजव्याचं काहीतरी म्हणतात त्याला काजव्या उत्साह काचा उत्साह त्याच्यामध्ये नाही दिसत. टिपटिप टिपप हे करतात बघ चमकतात.
हो काजवेच्या चमकतात मग
तर ते लागते आणि ते पूर्ण वातावरन
हा हा हा हा ते वि व्हिडिओ बघितलाय मी इंस्टावर. रील वर. पूर्ण अ खाली वर पूर्ण चांण्या असतात अशा
हा तर मग ते काजव्याचं मग कस पाहिलं ते आणि तिथं पाहिलं तर ते जूनच्या सत्तावीस तारखेपर्यंतच होत झालं आता उद्या आज कालच संपलं ते मऊस सहा आणि ते लेट झा काय नाय आता त्यांचे आर, टी, ओ चे क्लासेस सुरू झालेत आणि परवा आणि मग आता सगळं पुन्हा शिडूल बिझी झाला त्यांचा परत.
हम्म, पण आता कस आता पावसाळा आहे ना थोडी भीतीच आहे सध्या कुठं
एक तर तब्येत पण थोडी माही व्यवस्थित नव्हती ताप आल्यासारखं होत होत.
हम्म माझी पण बरं नव्हतं काल ताप आला होता.
हम्म त्यामुळं म्हटलं जरा गॅप हम्म पण मस्त छान होत पण ते बघण्यासारखं होतं काजव्याचं. मला तर ते हे पाहायची ह कोकण मध्ये ती मुन्नार एक ठिकाण आहे व इतक भारी आहे ते मुन्नार नावाच ठिकाण.
आम्ही गेलो होतो कोकणला पण आम्ही कस मेन नाही मुनणार नाही बघितला आम्ही मालवण फिरलो नंतर एक कुदळ म्हणून आहे तिथं माझी मैत्रिण राहते तिनच नेलं होतं आम्हाला. तिच्या घरीच गेलो होतो तिथं मग चार दिवस होतो आम्ही. फिरलो मस्त हो. अन आपलं जे गणपतीपुळे मंदिर आहे ना? तेच नाही पाहिलं आम्ही तिकडेच नाही गेलो ते थोडं दूर पडत होत. राजकोट किल्ला वगैरे पाहिला मस्त होतो. बाकी सर्व मस्त हम्म हम्म.
एकदा पाहू आपण तू काढण जरासा टाईम. इकडे आलं तर मग आपल्याला जाता येते.
हो ना बघते ना. हा आता पावसाळा होऊच तर लागल कारण की वा र ऍक्टिव्हीटीज बंदच आहेत.
हम्म विंटरमध्ये तर असं वाटेल थोडस पाहिल्यासारखं मस्त चांगले कपडे घेऊन ठेऊ
हो हो.
करू
हम्म पाहू आता आम्ही चिखलदरा यांचं चालू आहे.
हो का व पावसाचं काही खरं नाही बरं तिथं, काहीच खरं नाही.
तेच तर ते तिथे एक नवीन रोड चालू झाला काचेचा पूर्ण असा पूल आहे तो. पूल पूल आहे पूर्ण असा. त्या अन आसा खूप दरी मध्ये आहे तो फुल. आणि त्याच्यावरून चालायचं अन ते पूर्ण ट्रान्सपरंट खालच पूर्ण दिसते आपल्या महाराष्ट्रातला हा आता ते महाराष्ट्रातला पहिला पूल आहे तो. तो अजून चालूच व्हायचाय. शिखलदरा
हो का चिखलदरा
अजून चालूच हा आता आता अजून चालूच व्हायचा आहे आता बनला म्हणते तो आता करतील त्याला टीक वगैरे ठेवतील
आपण गेलतो नव रोप रोपवे न कसलं होतं ते?
हो गिरणार
हम्म
हम्म हम्म हम्म मस्त होत ते. तो जो सीझन असते ते नोव्हेंबर, डिसेंबर तो चांगला आहे फिरायसाठी. ऊन नाही. पाणी नाही. थंडी होऊन जाते तेवढी सहन.
हम्म हम्म स्नॅप उघडता येते का?
स्नॅप का नाही याच्यावर म्हणजे हे नाही होत ना, स्पीकरवर नाही ठेवता येत ना.
हा हा हो का अच्छा आत्याचा फोन घेता येते का तुला? नाही आत्याने माझ्या इन्स्टा ओपन करते का आत्याचं. त्यामध्ये मी फोटो सेंड केले. बघशील बंर.
कशाचे फोटो.
आत्याच्या अ इंस्टाला मला हे टाक तू आत्याच्या इन्स्टावरून.
बरं कशाचे फोटं आहेत पण.
पण फोटो का त्याच्यामध्ये त आपण फिरायला गेलतो ना. मग याला अ याला गेलो होतो ग काश्मीरला. नाही काश्मीर
हा हा कश्मीरचे तर बस कश्मीरचे पाहून तर असं वाटतंय की पुन्हा पुन्हा जावती
हम्म